हो. हॅलो हॅलो.. हॅलो नमस्कार! नमस्कार! आवा हो हो माझा येतोय ना तुम्हाला? हो हो येत येतो येतोय. तुमचा माझा येतोय तुम्हाला?
हो येतो-येतोय. काय करताय?
बस चालुय आता संतेच संध्याकाळ झाली. बायकांच एकच असत स्वयंपाक. हो संध्याकाळी भाजी काय सकाळचा तर होऊन जातो संध्याकाळचाच का प्रश्न येतो खूप मोठा बायकांना.
हम्म जून योग दिन तुम्हाला योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
अरे तुम्हाला पण योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा छान छान. छान तुम्हाला पण योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
थँक्यू थँक्यू. तुम्ही काय योगा करता? अम् मी करत ते पण आता सध्या मी योगा करत होते. पण आता सध्या नाही. करते.
अच्छा-अच्छा-अच्छा. नाही-नाही मी करतेय म्हणा. तस. चालू असत. हा रोज अ सकाळच करते. करते मी. थोडफार जस. जमेल तस. करत असते. आणि खर तर. योगा करणं खर तर एक आपलं म्हणजे एक दिनचर्यामध्ये. मध एक भाग करून घेतला ना. की खूप त्याचा.? म्हणजे आपल्याला समजत पण नाही. पण एवढा छान. फायदा होतो आपल्याला. खूपच छान फायदा होतो.
हो. हो.
सोडल तुम्ही करायला पाहिजे होता योगा. चालू ठेवायला पाहिजे होता.
मी बघून करायचे. पण गावाकड कसं सकाळ-सकाळी मुलांचं उरकायचं स्वतः मग उठाव ठेव लागत योगा करायला आणि आणि मला एक लवकर उठाय लागले ना.
हम. हम्. हम.
लवकर उठायला गेलं की पित्त व्हायचं. लवकर उठलं की. झोप नसते होत ना. ह त्यामुळे मग जरा पित्ताचा त्रास झाला. त्या. मग तो योग बंद झाला असं झालं.
मग संध्याकाळी वेळ काढायचा थोडासा. थोडा संध्याकाळी वेळ केलात. संध्याकाळी, संध्याकाळी जेवणानंतर नाही. जेवणानंतर तीन ते चार तासांनी तुम्ही केलं तर चालतंय.
हा हा हा.
काय असत ना आपल्यासाठी आपण एवढं सगळ्यांसाठी करत असतो. री करायला पाहिजे आणि एक तास फक्त स्वतःसाठी एक तास दिला ना आपण त्याचा फायदा आपल्यालाच होतो. खर तर आणि काय आपण घरातले आप पण म्हणजे घरातली जी गृहिणी असते म्हणजेच आपण आपण फिट तर, आपलं सगळं घर फिट राहत.
हा बरोबर आहे ना.
हाना. तर आपला स्वतःसाठी तर आपण सगळ्यांसाठी करतो घरातल्यालं हो.
साठीच.
हा हा.
आता तुम्ही योगा तर रोज करताध हल
नाही संध्याकाळी नाही करत. संध्याकाळी नाही करत.
सकाळी. हा का? योगामध्ये काय काय करता तुम्ही म्हणजे असं
सगळे योगामध्ये काय सुरुवातीला, तर आपली हा ओ ओंकार असतो सुरुवात तिला प्रार्थना असते. त्याच्यानंतर आसन असतात. प्राणायाम असतात. सूर्यनमस्कार असतात. म हे सगळं एक तास एक तास तो त्याला द्यायलाच पाहिजे. एक दीड तास तरी त्याला द्यायलाच पाहिजे.
हो का?
हा फायदा पण तेवढाच आहे, आप आपल्याला कळणार पण अरे आपण तर बरे पण झालो. जे आपल्याला त्रास आहे. तो तुमच जे तुम्ही म्हणता ना पित्ता जो त्रास आहे ना तो खर तर निघून जाईल. जर तुम्ही मात्र तेवढं एक आहे एवढं मात्र एक आहे की कंटिन्युटी पाहिजे त्याला गॅप नको. रेगुलर हा मग नाही होत तुम्हाला कळणार प पण तुमचं पित्त कधी बंद झालं, काय बंद झालं. अस. ते योगा करायला पाहिजे हा अनुभव अनुभ होय म्हणून मी एवढं सांगते खरं तुम्हाला हा ह हा हा हा अच तर केला पाहिजे योगा अरे त्याच्याने कसं शारीरिक त्रास तर नाहीच नाही जो काही मानसिक ताण असतो टेनशन असतं त्याच्यामधून पण आपण बाहेर पडतो. त्याच्यामध्ये पण आपल्याला मिळतो आपण म्हणजे? म्हणजे मन शांत असलं ना मन शांत असलं की आपोआप सगळे जे काही जे प्रॉब्लेम असतात ना त्या सोल्यूशन आपण काढू शकतो. आपल्याला सोल्युशन मिळत त्याच्यावर हा. मन शांत पाहिजे ना केव्हाही, मन जर सतत अस्वस्थ असेल तर मग शरीर पण मग अस्वस्थ राहतं.
ते म्हणतात ना मन आणि शरीर योगा म्हणजे काय? मन शरीर आणि आत्मा यांना जुळणारं जे काही असेल ना तर ते योगा आहे हा हा. असं अशी ती व्याख्या म्हटल किंवा ते एक वाक्य क त्यांचं ते असेल तर ते तसच आहे.
आमच्या इथ शाळेत आहे ना, दर शनिवारी योगा घेतात.
बरं अरे! वा.
दर शनिवारी प्रत्येक शनिवारी दप्तरच नाही नेत मुलं शेजारी शाळा आहे आमच्या.
अरे! वा छान म्हणजे लहान मुलांना आता या वयापासूनच योगाची जी सवय लागेल, ना ते त खूप खूप छान आहे ते.
हो आणि माझी मुलगी चार वर्षाची आहे अंगणवाडी मध्ये जायची मागल्या वर्षी. तर जी छोटी मुलं आहेत ना करायच योगा दर शनिवारी तर ती तेच पाहून करायची. इतकी छोटी असतानी पण, ती त्यांच्या बरोबर करायची. ते जसं करत्यात तसं पाहिजे.
बघा बरं तुम्हीच सांगता त आता हा. हेच जर. तुम्ही जर. घरात केलं. तर तुमची मुलगी तुमच्या सोबत करेल हा हा... आणि एखाद वेळेस तुमचं नाही झालं. तर तीच मुलगी म्हणेल आई तू का नाही करत? उलट तुम्हाला ते करावं लागेल म्हणजे तुमची कंटिन्युटी चालू राहील.
जेव्हा मी करत होते ना. तेव्हा माझ्या बरोबर उठून ती पण करायची. मी जसे करील ना. हात पाय वळवेल ना. तशी ती पण करायची.
अरे वा. छान मग करायला पाहिजे ना मग. हा हा.
हो पण ते मला त्रास झाला. मधी त्यामुळे मी ते परत केलंच नाही.
तुम्ही असं किती वाजता करत होतात सकाळी? किती-किती वाजता करत होत असं? अच्छा. बर-बरं ह आणि. किती वाजता सुरू करत होत्या? हा अच्छा. म तेच म्हण मग ते घरातले काम एवढं लवकर म्हणजे. तुम्ही सहा वाजता पण करू शकता. असं काही नाही. ह पाच वाजता कशाला उठायला पाहिजे त्यासाठी मग सहा वाजता करा तुम्हाला जर झोप तुमची अपूर्ण होत असेल. सात वाजता करा आठ वाजता करा.
मग घरातली काम नाही ना उरकत उशीर केल्यावर
हा हा हा ह मग काही कामं करून घ्यायची आणि मग नाही अच्छा-अच्छा बरोबर मग ते सगळं करावं लागतं ते, -
ह जषमध्ये हा मग जॉईंट फॅमिली असल्यामुळे ते तेवढ्या वेळस झालंच पाहिजे.
ते तर आहेच ते बरोबर आहे ते घरातल्या बाईला हो ते करावंच लागत एवढं वेळेत सगळी कामं झाली पाहिजे सगळ्यांना सगळं सकाळचं चहा पाणी नाश्ता हो ना भेटलं पाहिजे, बघा हा. मग आता तुमच्या स्वतःकडे लक्ष द्यायला तुम्हीच आता याच्यातून वेळ काढा संध्याकाळी करा पण करा पण स्वतःसाठी खरच तर नक्कीच करा अगदी मला म्हणजे असं कळकळीने सांगावचं वाटत तुम्हाला कि नाही तुम्ही स्वतःसाठी एक तास नक्की नक्कीच वेळ काढा. त्याच्याने तुम्हालाच फायदा होईल, आणि तुमच्याबरोबर तुमच्या मुलीला पण फायदा होईल आणि घरातल्या लोकांना पण बघा एक बघा बर तुम्ही विचार करा, आपण जर आजारी पडलो तर पूर्ण घर आजारी पडतं की नाही? वाटत की नाही सगळं डिस्टर्ब होऊन जात, घरामध्ये मग अस वाटतं हा मग स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे ना. फिट राहायला पाहिजे आपण.
सुरुवात करायची आहे पण पण आता त्याला कसं ये म हा. हम तेच करायचंय आणि बरच आहो फरक पडतो.
खूप फरक पडतो खूप उगच का आपल्या भारतीय संस्कृती ह योगा म्हणजे आज जगभरात त्याला भार भारतीय संस्कृती म्हणून ओळखली जाते, आणि त्याला केवढी मोठी मान्यता मिळाली आहे. म्हणून ते इंटरनॅशनल योगा डे आज एकवीस दिवस हो मग आहेच ते तसं. फायदेशीर आहे शांततेत होतं जास्त घाई गडबड नाही कुठे कुठे तो मला हि हिसका द्यायचा नाही ये. कुठे झटकायचं नाहीे हातपाय काही.
जागा पण कमी लागते, इन्स्ट्रुमेंट पण म्हणजे काय त्याला जे लागत करायला काय साहित्य ते पण कमी लागतं.
जागा फक्त आपल्याला पाय हात पाय पसरायला लागेल तेवढीच जागा लागते. एकदम कमी. अह ह ह.
हा आपल्या फायद्याच कोणी
बोला.
हॅलो!
हॅलो! हा बोला बोला हा बोल. हॅलो! हो हो येतोय येतोय बोला ना. हो हो, येतोय येतोय बोला. हॅलो! हॅलो! हॅलो! तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!
येतोय मला तुमचा आवाज.
येतोय ना हा हा हा तेच मला तुमचा आवाजचं येत नव्हतं. चालेल चालेल तुमच्याशी हा म्हणूनच हो हो. ठीक आहे ठीक आहे धन्यवाद! हो हो चाल चालेल चालेल, हो थँक्यू धन्यवाद!